हॅलो हॅलो हा नाही नाही आताच आता तुमचंच नाव येतय आहे.
हां -
ते ऍक्च्युली काय झालं आमच आम्ही म्हणजे मेसेज केला बोललो आम्ही - ते कणी कॉल कस झालं. एट मिनिट झाले होते बहुतेक ते नेटवर्क इशू असल किंवा सर्वर प्रॉब्लम असेल ऑटोमॅटिक कट होऊन गेला.
ह
तर त्यांनी मग नॉम नॉर्मली आम्ही कॉलवरर बोललो साधा कॉल लावून - तर होते म्हणते ते कधी कधी म्हटलं ठीक आहे - आणि मग तुमचा मेसेज बघितला तर त्याला म्हंटलं बोलून टाकू आधी झालं का जेवण वगैरे
हा जेवण झालं तुम्ही कॉल केला त्याच्यानंतर मटकीची भाजी आणि पोळी केली होते.
अरे मस्त भात नाही खात
हम्म हम्म भात होताना
आवाज ज सेम मी तर खूप कमी म्हणजे वीकली एखादी वेळेस, मोड झाला तर.
हम्म.
आवाज एकदम कमी येत आहे ना.
माझा आवाज कमी येत आहे का?
आता येतोय क्लियर.
ते एरफोन मला मुळ होत सर, कधी कमी जास्त असत.
आवाज पुन्हा कमी येत आहे. क्लिअर नाही येत आहे आवाज.
हा एक मिनट मी एरफोन काडून टाकते एरफोन काढते.
हो
हम् आता येतय का बरोबर
हा आता क्लिअर येत आहे, मगाशी - अच्छा मगाशी आपला मगाशी पण एयरफोन लावला होता ना तुम्ही
नाही.
मला वाटलं मगाशी पण तुम्ही एयरफोन लावलाय.
नाही-नाही मगाअशी नाही लावला, ते. कमी जास्त होत असेल, मी इकडे-तिकडे जात असेन तर रेंज कमी जास्त होत अस. हम्म.
तुमच्याकडे बर्ड आहे कि, ते, एगमँडवाला आहे.
हम्म वेलबन मला बर्ड नाही.
अच्छा पण कधी-कधी होते त्याच्याने. म्हणजे आपण इकडे-तिकडे जात, म्हणजे तुम्ही एका जागेवर बसलीय की असं, इकडून तिकडे चालतात.
नाही आता बसूनये एका जागी.
् अच्छा नाही, होते ते कधी-कधी नाही. का म्हणजे, हवा वगैरे चालत असली तर कमी आवाज येते किंवा एकदम. लो होऊन जातो, आवाज काढत-काढत येतोय.
हा. ते तर तुमचं झालं जेवण वगैरे.
नाही-नाही मगाआशी पाणीपुरी खाल्ली तीन प्लेट तर पोट पोटामध्ये जागा कमीय. म्हणजे नाईच्या बरोबर आहे, म्हणलं करू आता त्यांचे जेवण झाले आई, आजीचे वगैरे सगळ्यांचे. म्हंटलं मी तुम्ही करा आराम, मी करतो म्हटलं आरामात जेवन.
हम्म.
थोडं तरी जेवण करावंच लागेल ना, नाहीतर उद्या मॉर्निंग पास्न शिव्या ऐकावं लागेल.
जेवण नाही केलं, जेवण नाही केलं.
हम्म, ते होतेच मग.
पण भुक नाही लागत लवकर.
हम्म.
हम्म पाणीपुरी खाल्ली की तो प्रॉब्लेमाय.
हा आणि ते कसं आहे आमच्या इकडे थोडं पाणी चांगलाच मिळते ना ओरिजिनल वाला.
हा चाटवाले न असते ना पाणीपुरी? मला चाटवाले आवडते.
अरे मस्त या मग आमच्या गावी. ओरिजनल पाणी मिळेल पण ते पा पावडरचं पाणी नाही मिळणार ओरिजनलवाला मिळयच
हम्म आमच्या इकड चटची नाही मिळत
मिळते मिळते इकडे मिळतात
हम् मला चर्चा खूप आवडते नागपूरला आली ना मी नेहमी खात असते आणि इकडं खात नाही. हा लोकमान्य नगर साईड ला.
अरे मस्त. आणि मा मा- मावशी कुठे हीनंदी पॉईंटला राहते की लोकमान्य मध्ये राहते?
त्या राहता तिथं कॅम्प आहे ना सी आरपीएफ कॅम्प
हो हो हिंग हिंगना टी पॉइंटच्या साईडला
हा तिथेच
अच्छा मग लोक लोकमान्यमध्येध्ये वगैरे फिरायला जात का तिकडे असे मेट्रो नाही
हा मेट्रोला जात असतो कधी सीतापर्डी इकडे तिकडे जात असतो फिरयला आलं की
मस्त मस्त अ आया
नागपूरला काय पहायचं काम फिरायचं म्हटलं कि दिवस कमी पडतय
कुठे पण गेले तरी वेळ कमी राहते
हम्म तेच तर आहे
आणि शॉपिंग कुठे बर्डी की इतवारी
अम मी तर बर्डेतच गेली आतापर्यंत
अच्छा इतवारी मार्केट नाही गेले का
नाही
ते आता मॅक्झिमम म्हणजे बर्डीचं पूर्ण ते ज मोदी नंबरवाली जे गली नव्हती का
हम् हम हम
ते सगळं क्लीनच झालं होतं आता मतामध्ये आता इकडे रोडू हम् माहत नाही म का बरं तर त तिकडे प्रॉब्लेम पण हो ते ना म्हणजे बाईक साठी गाडी साठी फोर व्हीलर साठी प्रॉब्लेम पण होते ते त्याच्यामुळे ते खेलं केला होता आणि ते म्ह
आणि पोलिसांनी पण मॅक्सिमम ठेले एका साइडलाच लावला आणि तो मार्केट तिकडे कुठेतरी शिफ्ट झालाय आता ह
हम्म
आता मॅक्झिमम लोक कस बर्डीवाले कसे इतवारीलाच जातात
अच्छा
आसाा
आता बघू आता एलर काय होत
कधी असस प्लन
आताचा क्लास आहे आता काम आता कधी होते माझं आहे ना तिकडे पेपर आला तेव्हा येईल तु
अच्छा वेळेस आहे म्हणजे आता
हम्म
स भात म्हणजे खातच नाही की म्हणजे एकदम कमी
कमी असते भात म्हणजे असं कधी म्हणजे वरण भात के वरण भात वांगीची भजे पुळी असं असते कधी मंग खिचडी वगैरे बसस असत जास्त भात नाही राहत फक्त
च आमच्याकडे राहते पण मी नाही खात आधी बसनस ते कारण की हात हात गंदे होतात म्हणून
खरांच आधीपासनाची म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवतो मी पूर्ण अडी अडचणीमध्ये आणि दोन वर्ष बनवलंच म्हणा आम्ही बाहेर होतोत पण ते पोळी जास्त तम्हाला भात व्यवस्थित बनवता नाहीेत पोळी म्हटलं तर ठीक आहे आपण बसत आह त्या कामामध्ये
हम्म हम्म
अच्छा
मावशीच्या इकडे तर प्रत्येक भाजीसोबत भात असतेच म्हणजे गोबी भाजी जरी असली तर भात असते
हा इकडे राहतेच आमच्या एरियामध्ये तर भातसाशिवाय होतच नाही
नाही ना भात पाहिजेच
भात राहायलाच नाही मॉर्निंगला पण भात इव्हिनिंगला पण भात पाहिजेच पाहिजे ते खाल्ल्याशिवाय काही
नाही मस्त मात नाही तर मग भात नसते पोळी भाजीच
आमच्या इकडे म्हणजे पोवार लोकं राहतात ना त्यांना म्हणजे भाताशिवाय होतच नाही अस आणि पोळी खूप कमी खातात म्हणजे खातात आता मॅक्झिमम लोक म्हणजे थोडे अम व्यवस्थित आहे घरी म्हणजे स्टडी वगैरे वगैरे झाली तर आता मॅक्झिमम लोक पण खातात पुडी आजी सारखं नाही राहिला आता काही असं
माझी मावशीन ते आले ना इकडे राहाले की आम्हाला डेली भात करावच लागत कारण की तू भातच खात त्याच भाताशिवाय जेवणच होत नाही
अरे आणि ते हच्यामध्ये आहे ना कशामध्ये आहेत ते एस आर पी अफ
हा सर
हा सी आर पी एफ मध्ये आता ते म्हणजे ते म्हणजे कॅम्प वॅम्पवर कसे बाहेर जात तर त्यांना म्हणजे पोळी वगैरे मिळत नाही ना त्याच्यामुळे मुळे पण होऊ शकत तर आधी ते पोळी खायचे का कि भात रेलीवाला होतच त्यांच
नाही भार दिल्लीमध्येध्ये आहेस
अच्छा आणि त्यांना ते बाहेर तेच मिळते ना कंटिन्यू ते कॅम्प वॅम्प लागल म्हणे दोन वर्ष पोलीसवाल्यांसोबत आल तर माहित आहे भात किं त्यांच्या काही होतच नाही बाबा म्हणजे दोन वर्ष माझे रूमेट्स पण होते
ब ब
गडचिरोला शिकलो ना मी तिथे तर माझे म्हणजे साईडवाला दादा होता त तिथे पोलीसमध्येध्ये होता तर त्यांच अभियान राहत होतं तिथे पंधरा दिवस वीस दिवस नक्षलवाद्यांसाठी नाही का त्यांच्यासोबतच राहिल मी दोन वर्ष एक पी एस आय पण होता तर माझे फ्रेंड मग ते पोलीसवाले सगळे तिथे दोन वर्ष रुममेट पोलीस पले
छान आहे मग ते मित्र मस्त होते
हम्मम टेन्शन नाही काही नाही
हम्म
हे
मित्र छान पाहिजेत
हम्म आपले आहेत सगळे व्यवस्थित आहेत
हम्म
सगळ्यांसोबत भेटणे होते कोणी म्हणजे आता जे पी एस आय हो ना तर तू त्याला चंद्रपूर मिळाला होता नंतर तू आता इथे नाही आधी साकोली मिळाला आता चंद्रपूरमध्येध्ये आहे आणि एक ना पुूरला आहे तो पण आता पी एस आय झाला आणि बाकी मग सगळे डिवाइड झाले कोणी लाखांदूरला आहे कोणी कोणणी या दोघे लोक आता तिरोवडाला चालले आहेत.
अच्छा पुण त्याच साईड ला जसो
हा जवळ म्हणजे आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये
हा
आणि जे एक दादा माझ्या साईडवाल्यात ते अभियान करत होते ते आता इथे आहेत देवरीला
हम्म हम्
असछा.
छान मग तिकडेच
हम्म आपलाहीरी आपलायरी असते ते रोहनडगे म्हणजे तुमचा फ्रेंड आहे का
हा
अच्छा त्यांनीच मला मेसेज केली होतीनी काल पण बोललो
हो का
काल काल एक एक कॉल झाला आमचा
ह ह ह का काल काय
नाही असंच झालं आजच झालं वाटते मग अशी दुपारला एक आणि आता एक
अच्छा
ह. त्यांनी मला मेसेज केला आणि मग आम्ही बोललो अससं ला
शांत आहे तू शांत बोलतेय
हा त्याचा प्लॅन आहे ना आता तिकडे हम् इकडे फिरायचं नाही का तिरुव अनंतपुरा नाही नाही नाही कोकण नाही कोक नाही रे बाबा केरळ हा मी पण आधी कोकणच समजल म्हणजे त्यांनी केरळ म्हटलं पण कोकण का म्हटलं मी त्याचा आवाज क्लिअर आहे अर नाही नाही म्हणतेेत तिकडे चाललं म्हणते आम्ही असा सात दिवसाचा टूर आहे म्हण ते आमचा म्हटलं बडी आहे
तो माझ्या भावाचा फ्रेंड आहे
अच्छा छोटा आहे वाटते तो आता ट्वेंटी वन समथिंग समथिंग त्या दिच आमचा त्यांनी सांगितलं बी ए केला आता घरीची स्टडी वगैरे सुरू आहे म्हणून
हो
म्हटलं मस्त मग म्हटलं पीजी का बरं नाही गेला बा.
हम्म
तर बघू म्हणे आता इकडे बरोबर नोटिफिकेशन वगैरे देत नाही म्हणे सर लोक. घर तर म्हंटलं स एका म्हणजे सरांसोत व्यवस्थित राहिला तर सगळे लोक व्यवस्थित राहतात म्हटलं आपल्यासोबत सरांची प्रसनली एकटा बोल म्हंलं होऊ जा ते म्हंलं
हम्म
माझ्या वायसीम मध्ये झाला ना एक मॅडम होते कभने मॅडम म्हणून प्रेमाणा प्रेमा न बोलत होतो ती बरोबर मला कॉल करत होते मॅसेज तर टाकतच होते कधी नव्हते पण टाकत ते म्हणज प्रत्येक वेळा आम्हाला गरज आहे का तुम्ही स्टुडंट् असून तुम्ही का बर नाहीेत विचारायला
हम्म बरोबर आहे
पा
हम आणि आजकाल असंच झालं स्टुडंट जास्त फोकस नाहीत करत टीचर्सला जास्त फोकस द्यावं लागतं मुलांकडे
मग ते आमचं झालं ते मग ते प्रत्येक नोटिफिकेशन वगैरे देत होते माझा फस्ट टाइम बॅक पण लागला होता दोन मार्काने हा तर मी म्हटलं त्यांना रिचेकिंग ला टाकून द्या तर मग ते मला पर्सनली बोलवलं त्यांनी कॉलेजमध्येध्ये तुमसरला गेलो मी अरे अंकित कसं आहे म्हणते तू नाही निघाला ना म्हणते मग तुझे पुन्हा ते वेस्टेड जातील म्हणते पैसे म्हणते मॅडम जाऊ द्या ना म्हटलं निघेल तर म्हटलं हे का याच्यात नको मला माहिती आहे म्हणते वायसीएम चं काय तर वायसीएम मध गेलंय पी जी तर तर मला माहित आहे म्हणते म्हंटलं बघावा तरी पण मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली नाही याला रिप्लाय नाही म्हणते मग अ जेव्हा सेकंड सेम ची एक्झाम होती तेव्हा द्यावा लागला
अच्छा
नसायचला
आता तर अवगडचमतो
हम्म
हम् तेव्हा निघून जायचं असतं दोन मार्चने निघत होतेय आता न नि गात
आरामात निघत होते मी म्हटलं मॅडम म्हटलं बघू ना एवढेचय म्हटलं हजार हजार रुपयेच जात तला म्हटल आणि वेळ जाईल म्हंटला